हॅलो हा हा येतोय का आवाज येतोय का तुम्हाला? हॅलो, हा बोला आवरडल चहा पानी? हा येतोय आवाज बोला, होय चहा पाणी आवरूनच. होय चहा पिला की ओ.
हा हा काय करलाय मग?
काय आता घरातला अवरायचं जरा, हम्म.
हा, संध्याकाच.
हं संध्याकाळी आता जरा काय, संध्याकाळी काय आमच्यात काय रात्रपाळी वगैरे काय नसतय, त्यामुळे जरा वेळान स्वयंपाकाला घातलं तरी पण चालतंय.
सहा साडे सहाला जरी, स्वयंपाकाला घे घातलं तरी पण चालतय ग. म, आहेत की माझी मोठी आहेत. पाचवी ला एक हाय, पहिलीला एक हाय. हम्म तुमची
काय
होय, आणायला सोडायला जा - जाया लागतय, हम्म. त्यामुळं तुमची, मोठी आहेत.
ते असल की, हा मा अकरावीला मुलगी आहे मुलगा सातवीला हाय.
होय म मोठी आहेत की तुमची पण?
होय आहेत आहेत.
हा हा हा, हम्. त्यामुळ काय हेना आनायला सोडायला जाय लागतय. ये मुला - मुलांना म्हटलं व आणायला सोडायला जायला लागत त्यामुळ काय होय सोडाय जाय लागतय. हा हा ह, त्यामुळ काय मग? फिरायला काय आता मे मधेच की. मे मध्ये जाऊन आलोय. रविवारी नाही, इथ हाइत आमच्या इथं बाग वगैरे आहेत सोडा. भगतसिंग बाग, राणी बाग वगैरे हाईत. त्यांना असं कधी तरीच की महिन्यातून एकदा दोनदा.
तेवढंच, मुलं कंटाळतात नाही म रविवारच कुठ तरी जा
होय होय, सारखं म शाळा शाळा चालूच आहे की.
होय होय पाऊस आहे काय तिकड
नाही पाऊस वातावरण तेवढं आहे पावसाचं पाऊस नाही एवढा का
ह आता कमी झालाय खरा होय होय पाऊस पाहिजे की होय होय शेताला पाय पाऊस पाहिजेच की आता पिक सगळे जाणार
सगळी जायची होय
होय होय तेच की
आता आमच्या एकदा हो एकदा पेरण्या करून कि नाही परतने पेरण्या केल्या होय डबल म्हणजे ज्यावेळी केलं त्यावेळी पाऊसच नव्हता आणि परत परत आणि मग आता पाऊस चालला परत ते वाढलंच की पावसाचं वातावरण परत पेरणी केली मग असं पण झालंय दोन वेळा मग इकशेत ्यांचा हाजच आहे
हाल्लच आहे होय
हो
तुम शेती येेल क जिलस आहे
शेती आमची नाही म्हणजे आमचं गावाकड आहे गावी आहे राहायला आम्ही कामाने मी तेचलकंजी झालोय हम्म हम्म त्यामु शेती पण म्हणजे करायलाग घरी काय नाही ब्लाऊज वगरे जरा दुपारचं काय तर शिवायचं बाहेरची काय घेत नाही खरं बाहेरची नाही घ नाही घरचीच हम् घरातलीच होय शिकली की बाहेरची नाही ह्या दोघांचा अभ्यास ते घ्यायला लागतोय घरच जरा घर मोठं असल्यामुळे काम पण आहे जरा घरात
हा घर स्वतःच आहे मग
होय होय स्वतःच आहे की त्यामुळं कस मला आणि सासऱ्यांचे पण स ससरे पण नाही म्हणजे जरा वयस्करराय त्यामुळे शुगर बी पी असल्यामुळे पण नाही त्यांना पण जमत
हा जमत नाही होय मग सगळं एकटे म्हटले की मग लोड होतेय
होय हम् त्यामुळे काय आपलं आपलं शिवला तरी पण बरं झालं बस झालं काय सांगू आता बघते ना बाहेर किती शिलाई आहे एका एका ब्लाउज ची दोनशे अडीचशे साधी नोटलावली तर वीस रुपये एक्स्ट्रा
वीस रुपये एक्स्ट्रा घेतात होय आता ते एक एक तरी ब्लाज साडेतीीनशे घ्या लागलेत आता साडेतीीनशे चारशे
होय होय जरा कायत वेगळं लावलं की ते वेगळच आणि दर
दर आणि वेगळंच होय
नॉटला वेगळ्या प्रकारच गोंड जरी लावलं तरी वेगळं असच चालवा आहे
कुठं काय सगळीकडे नसत त पैसे मिळवायचं कसं काय तेच चालू हाय आता.
आणि होय ते आणि दर रेट वाढवत्यात आणि कसं झालयं बायकांच आता साडयांचे शौकीन जास्त झालेत बायका त्यामुळ नाही म्हणजे आता पंधराशे रुपये येत्यातच की आणि पंधराशे रुपये आपले आहेतच की
होय त्याच्यात नच की सगळं.
त्यातन आणि हा आता एवढं खर्च करायचं परत येत्यात पुढच्या महिन्यात असं होते न
हा होय!
त्यामुळं आता पाचशे पर्यंत तरी घेत्यातच बायका. सिम्पल का असना अशी रोज नेसाय होईल म्हणत्यात. त्यामुळं चारशे साडेचारशे पर्यंत तर घेत्याच
घेत्यात साडया आणि त्याच काय साडी पि को फॉल
हो होय ते साडी कमी किमतीची तर ते पिको फॉल आणि ब्लाउजच जास्त होते
जास्त होतय रेट व्हय ब्लॉउज फॅन्सी शिवून घेतले साडीला लुक येतय म्हणत्यात आणि ब्लाउज फॅन्सी शिवून घेतात.
साडी सिम्पल असत्या पण ब्लाऊज मुळं जरा व्यवस्थित येतय न. अजून जरा साडी छान दिसतत्या साडी काय भारीतली नस त्या परंतु होय काय एक एकदा दोनदा घातली की झालं हाऊस पूर्ण परत मग परत मग कुणाच्या तर आंगावर बघीतली हा आता परत तसली घ्यायची असं चालू हाय. तेच की नव्ह आता सगळीकडे तसं चालू आहे. आपण पण म्हणतोय पण आप आपल्या आपण म्हणजे घ्यायला होतय हो वा वा घेऊया असं होतय.
होते तर घरात मागून पैसे घेऊन घ्यायचं होत नाही मग तेच ते येतात म्हटलं त्यातनच घ्यायचं.
होय आणि घरातली आणि म्हणाली रिकामी साडी तर नेसत्यास तर काय तिजोरी भरून साडी आहेत.
व्हय रेग्युलर काय नेसतच नाही त्याच्याममुळं
न्हाय काम आवरु पर्यंत काय गाऊन वगैरे आण तिथून मग मुलांना शाळेत सोडायला जाताना ड्रेस मग साडी का इतर काय कार्यक्रम कार्यक्रम किंवा सणवार काय असलं की त्याचवेळी त्यामुळे म आणि साड होय भारीतल्या
हम्म भारीतल्या पाहिजेत.
व्हय!
असंच असतंय.
त्यामुळं म्हणजे जास्त करून साड्यांच्यावर जास्त खर्च हाय बायकांचा
होय होय होय!
मुलं नको शाळेत इचलकरंजी लाच आहेत.
होय इचलकरंजीतच आहेत.
हम्म क्लासेस तर लावलाय मग
नाही क्लासेस लावले आपणच घ्यायचे संध्याकाळी आता काय जरा आठवी नंतर लावायचं.
लावायचं होय चालतंय की
क्लासचा अभ्यास आणि घरातला अभ्यास परत संध्याकाळीन आपण हम आपण आणि म्हणणार अभ्यास करा. लोड होतोय आपल्या वेळेला असं काय नव्हतं. एवढं क्लास वगैरे कुठं काय होतं कोण आणायला होय नाही आणि कोण सोडायला तर येत होत.
कुठलं काय आपणच जायचं काय पण असू दे.
तेच की आपण त्या मैत्रिणीच्या घरी जायचं त्या मैत्रिणीला घ्यायचं. असं होत आता होय तेच होय होय उल जरी तिचं घर असलं तरी ते उलट जाऊन तिला घेऊन मग परत दयच शाळेत होय हो आता सगळेंच बदलले शिक्षण व्यवस्था पण बदलल्या. आणि हे सगळंच सगळं राहणीमानच बदलले होय आपल्याला पण एक एकदा येत नाही त्यातलं काय म्हणजे एक एकदा म्हणजे आता गणित वगैरे म्हणा सगळे सेमीमध्ये झाले की नाही समजत नाही की एकदा काय
नाही होय आता स्कॉलरशिपची पुस्तक बघितली की काहीच कळत नाही.
आणि उगच मोबाईल आहे म्हणजे निदान सर्च करून बघतात तरी येत, आपल्या वेळेला काही सर्च करून बघायचं होतं.
कायच नव्हतं त्यावेळी कुठला आपण कुणाला विचारायला पण जात नव्हतो हा येत नाही हे मला सांगा म्हणून
होय होय तेच की होय. नाही आले की मग परत आणि
आणि मोबाईल पण पुरेना झाले आता
होय होय मोबाईल मूळ
हम. तेच की जास्त झालंय सगळं
जास्तच मोबाईल नसून पण चालत नाही सगळं
तरुन मोबाईल पण पुरना आता मुलां
पुरना म्हणजे काय झाले आता, अभ्यासच फोनवर पाठवा लागल्यात. त्यामुळे आता अभ्यास येत म्हणल्यावर ह अभ्यास येत म्हणल्यावर आता घरोघरी ए म्हणजे जेवढ्या व्यक्ती तेवढं फोन झाल्यात.
हम्. फुल झाल्यात होय.
तेच की त्यामुळे नसून चालतच नाही. होय मग मुलं काय करतात हा मम्मी अभ्यास आला म्हणायचं. आणि थोड्या वेळ आपण पण जरा कामात असतोय हा घ घेतलं की मग तिकडं तिकडे झालं की लगेच हेंनी लावून हच कार्टून वगैरे लावून बघत बसतात असं पण आहेत.
हम् त्यांना काय वाटतंय कुणाला काही कळतच नाही.
एखादी चाणाक्ष असली म्हणजे- मग समजतय. हम्म.
आज काय रविवारचं काय मेनू मग?
रविवारीचा मेनू काय आता? रविवारी आमच्यात नॉनव्हेज असतय. जास्त करून शक्यतो. होय. प्रत्येक रविवारी. इचलकरंजीत आहे शक्यतो - शुकवार, रविवार म्हटलं की नॉनव्हेज. होय. तुमच्या घरी बनवताय का नाही?
हे नाही नाही. आमच्यात-
व्हय. कोणच खात नाहीयसा? हं हं हं. मग काय टेन्शन नाही तुम्हाला.
नाही. आपलं कसं रविवारचं काय इडली डोसा.
ते काय ना नाशत्याला सकाळी. हा नाश्त्याला सकाळी. अस. हा हा हा. आता. आता आमच्यात सकाळी नाश्त्याला केेल. हम्. मिसळ केलती सकाळी. मग आता नॉन व्हेज आणल्यात. आता करायचं थोड्या वेळान.
हा हा.
होय. रात्री म्हणजे रविवारी स- काळीच आणत्यात. पण आज जरा आणलंय. अ. आता घेऊन आल्यात. म आता उद्या सोमवार म्हणल्यावर मग तेवढंच करायचं.
करायचं. होय.
सोमवारच आम्ही खात नाही.
सोमवार एकच दिवस.
स सोमवार, गुरुवार, शनिवार खात नाही. हम्म. मग सोमवारी खात नाही. त्यामुळे आता तेवढंच थोडस करायचं.
हा हा हा हा.
हं हं. तुम्ही काय गोडाचे पदार्थ खात असणार?
आम्ही होय. नाही नाही आम्ही काय तसल खात नाही.
हा हा हम. तेच की. मग बर आहे. हा ह.
रविवारच आम्ही काहीतरी नाश्तालाच खायच भरपूर. आणि वर थोडं भात खाल्लं की झालं.
हा हा. म्हणजे आता समजा इडल्या केल्यास- तर इडल्या खाल्ल्या कि मग दुपारी जेवण करत नाही. भात आमटी. भात आमटी. हं. हा. परत आणि इडली हा हा हां.
हा.
हा. मुलं खात्यात आवडीनं सोडा खरं इडली पण. मोठ्या माणसाना परत- म्हणणार परत आणि इडलीच काय भाकरी करा असं चालू आहे आमच्या आमच्याता तसं नाही सकाळी इडली खाली